हॅलो
हा आवाज येतो का
हा येतय की..
शिस...
हा बर आहे तू कशी आहेस..
मी पण मस्त काय करतेस?
ते का..
काय नाही नाश्ता बनवायला लागलोय आज लेट उठलो जरा...
होय काय नाष्टा बनवतियास?
कांदेपोहे...
होय तसं बनवतेस पुणेरी स्टाईल ना काय?
क स्टाईल नाही आपली गावा कडचीज की.. कांदा चिरायचा फक्त एवढंच की पुण्यात.. आपल्या इकड कसा असा लांब कांदा इथ जरा बारीक चीरतात..
होय..
कांदा चिरून घ्यायचा तेलात टाकायचा जर असं आपण जर असं खरपूस होईपर्यंत भाजतोय आणि इथं असं एकदम गवळा घवळाच काढत अर्धा काचचा जा असत मग कडीपत्ता जरा टाकायचा मोहरी टाकायची हळद टाकायचं आणि शेंगदाणे टाकायचे जास्त भाजत नाही आणि परत ह आपण भिजवलेले पोहे टाकून द्यायचे
मग थोडं गोड पणवतेस का
नाही कधी तर असं वाट टलं टाकावं तर मग साखर टाकते तेलात नाही तर नाही
साखर टाकलंवर पण छान होत जरा.
मला नाही आवडत तस कधी तर चव आले तर तसं करत.
दुदी आलती पररवा. होय आमच झाला. मग दिदीला पण पोहे हवे होते तिला बर नव्हत. हॅलो. हॅलो हा अडकाय लागले आवाज.
हा आता येतं का.
हा यच. मन हा येतो. दिदी पण म्हटली पोहे जरा बनव मला तब्येत. टिक नाही पोहे बनवून दे. काही खायला नको वाटायला लागली म्हणाय लागली.
हम्म तब्येत बरी असल्यावर तस वाटतंय ग.
हम्
हम्म आताय का घरी.
मी पाहिजे तस बनवलं बघ म्हणलं तुला आवडते का जरा साखते टाकून. छान झालंय म्हटलंस.
हम्म आता आहे काबरी.
हाय हाय बर.
हम् ती कुठे आहे आता.
ती गेली की रेंदाळ मध्ये.
होय.
हम्,
मला वाटला अजून इचलकरंजीत आहे वाटतं.
नाहीय. आता गेली स्कूल ला गेली असेल होय गेले की.
बरं आणि कॉलेज जाता कायच.
कॉलेज काही तरी शनिवारी रविवारी असते तिचं.
मग शनिवारी रविवारी शाळा बंद काय म्हणजे जात नाही का शाळेला.
रविवारी काय सुट्टी असते शनिवारची लवकर असते शाळा. काय ते अऍडजस्ट करत असेल. हा.
हम् बरं आहे की मग.
होय झाला तर आहे एकच वर्ष आहे.
हम्म.
माझा चालू आहे की अभ्यास.
हा.
बघायच्या आता कुठल्या जागा निघाल्या तर भरून टाकायच फॉर्म.
होय मध्ये कुठल्या तरी जागा सुटल्या होत वाटत. त्याना का एक आठवड मागं काहीतरी.
हम्म जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निघालेल्या. पण विचारून आले तर ते म्हंटले नाही, थांबवलंय म्हटले.
ह तू बीकॉम तुझं कंप्लीट झालं ना एमकॉमला. ऍडमिशन टाकलेस का नाही.
नाही बघू लहान बाळ आहे, त्यामुळं कुठं अजून बघितलं नाही. आता जरा ती चालाय लागल्या चालाय लागल्या खेळ त्या जरा मग आणि एक वर्षान बघायचं इकडं तिकडं.
तुला सोडून जर राहत असेल, तर बघायचं जाऊन येऊन करायचं. कॉलेजला नसेल तर मग एक्सटर्नलला टाक.
हा तसच चाललंय माझा विचार. आणि जरा अशी ती आता दोन वर्ष कंप्लीट झाल्यात तिला. आणि एक.
बघू आणि दिवाळी नंतर आता नंतर फॉर्म निघतात. भरायचं कुठलं पण नाही ऍडमिशन टाकायचं कुठं पण.
हम् मग तू आता एमकॉम लाच टाकणार आहेस. का दुसरं कशाला टाकणार आहेस ऍडमिशन.
बघायचं कस कस आपल्याला कोणत्या हिशोबाने जमतंय कुठ. आपले साईड ला आपल्याला हे होईल ते घ्यायचं.
बघ. अकाउंट आहे म्हणून नाही अकाउंटच्याच हेन बघू नको आता ज्याला स्कोप आहे आणि तुला बी कॉम मधन पण मिळेल ऍडमिशनअश्या हेला टाक. म्हणजे पटकन तुला जॉबची पण अपॉर्च्युनिटी येईल अशी. कारण बीकॉम झाले म्हणून एम कॉमच करायचंय असं धरून बसू नको.
तसं काय नाही.
बाकी तुझ्या हेच्यातलं दुसरं कोणी असेल बीकॉम करून दुसरं काही केलेलं आता जॉबला वगैरे असेल. तर त्यांना पण विचार काय केले कुठला कोर्स वगैरे. ते पण बरं पडते, त्यानुसार मग तुला पण हे करायला होते.
हम्म.
हम्म. बघू पाऊस.
पाऊस तरी नाही एवढा.
हम् आता आलाय थोडं आमच्याकड.
हम्म.
तोपर्यंत अरुण कपडे,
होय कपडे नाही वाळत, ह.
नाही च वाळत, पुलावरची आता सगळी पाणी वगैरे ओसरलेलं नाही अजून आता आज ओसरलं तर ठीक. म्हणजे उद्या जाता येईल कामावर नाहीतर नाहीच सुट्टी परत.
काय आता पाणी तर हे झाल्याशिवाय जाऊ शकत नाही.
तेच तोच विषय झालाय आता.
हम,
सारखं थांबतोय आणि मोठा पाऊस येतोय काय उपयोग नाही.
हा.
आता जरा उघडला होता तोपर्यंत आणि परत बारीक पाऊस यायला चालू झाला.
हम्.
मग अभिषेक आहे का कॉन्टॅक्ट मध्ये तुझ्या.
हो आहे की.
हा आलता मला त्याचा फोन, कॉल करू का म्हणून.
हा कधी केला होता त्यान कॉल तुला.
मग आता बाहेर जाणार आहे, तू तुला जमलं तर बघकर.
हम्म ठीक आहे, मी करते त्याला कॉल आणि ओंकारला पण कॉल करायचाय मला.
हा, हा होय आवि आता बाहेर गेला. नाही अजून,
हम् बर बर दिदीला केला होता, रात्री ती म्हंटली मला उद्या वगैरे कर. बघू आता ती फ्री असली मेसेज करायचा, आणि मग कॉल करायचा आता शाळेत. पण गेली असेल ना.
होय होय.
तिचा तोच प्रॉब्लेम आहे, तिला कॉल करायचं म्हटलं की कुठला टाइम सुटेबल आहे, तेच कळत नाही म्हणजे. कुठल्या टाइम मध्ये तिला काम असते, कधी घरी असत्या.
होय संध्याकाळ आता आल्यावर,
संध्याकाळीच करेन आता,
हम्म.
हम्म चाल ते बर आहेत का बाकी सगळी?
आहेत आहेत बरे. ऐकय याय लागले?
होय.
हम्म करतो अगावपणा करतो
परत बघू मग दुपारी वगैरे व्हिडिओ कॉल करतो बाळाबरोबर बोलायला हम्म बाकी?
बाकी काय नाही.
गावाकडची वगैरे सगळी बरी आहेत का? सासू सासर वगैरे ब? हम्म चालते घे का काळजी मग ठेव का?
हा ठेव.